हम, हा हा आ. काय म्हणत्यात त्याला, तुम्ही बाहेर गेलेलात काय? तीन चार दिवस कुठेतरी,
ममीच्या माहेरी गेल म्हणुन आम्ही फिरायला त्यामुळ, करायचं झालंच नाही.
हा. हा. सध्या पावसाचं वातावरण आहे. हम्म
पण भरपूर होता. मी कॉल तीच भेटला नाही, टाइमच भेटला नाही मला.
नाही नाही. बरोबर आहे ना. हा हम्म हो, म्हणजे पहिले पाचच होते, मग अजून पाच आलेले आहेत. तर काल एक झाला.
हाहा.
हम्म. असं ते अजून मला वाटलं एकदम थर्टी देतील पण तसं नाही करत वाटतं ते. एकॉर्डिंग टू फाइल फाईव्ह देतात. त्या, असं म्हणजे कसं म असं. हम्म,
तेच की हम बाकी जेवण वगैरे,
हो. काय नाही म्हणून हे माझे मिस्टर कंपनीतच जेवतात तर मग सकाळी नसतं काय संध्याकाळचच, सकाळी नाश नाष्टा, वगैरे करून जातात आमच्यात पहाटे सकाळ सकाळीच सगळी गडबड असत्या. हम् हो हो हो लवकर निघतात ना लव कर उठायला पण लागतं. म्हणून आमचं झोपणं लवकर, उठणं लवकर असा प्रकार चालतो. हं ह. सगळं लवकर लवक काय पाऊस येतोय थोडा मध्ये येतोय, मध्ये जातोय. असं, टाईप चालू आहे. एकदम नाही. पण नाही. एकदम जरास हा तिकडे फक्त माझ्या हो. मुंबईला तर हो, तिकडे तर खूपच पडतोय ना.
हा, मला उद्या जायचं आहे. मुंबईला आणि पाऊस एवढं पडतं.
हा आणि ते छोट पिल्लू. कसं? जाणार आहात, ट्रेन, बसने? ट्रेनने मग ठीक आहे. म्हणजे नाही बरोबर आहे. छोट पिल्लू असलं की ते बरोबर आणि बसनी कस होत. नाही. बसने रोडवेज ना सध्या काही सेफच नाही आहे. ऍक्च्युली, कुठे पण पाणी भरलेलं असतं. वर खाली रस्त ते सगळे, असतात ना. तर मग त्याच्यामुळे ट्रेन बेस्ट आहे. कमीत कमी ते त्यांचे ट्रॅक्स क्लिअर असतात. तेव्हाच ते सगळं बगून मगच चालु करतात ट्रेन. पिल्लूच तुमचं रडायला लागल बघून घ्या. सोनू आपण बोलायचं का,
अ हं तीनच बोलती. पिल्लू कोण बोलत गं. तिला वरती जिण्याची पायरी चढायची. आम्ही चढू दिली नाय त्यामुळं भांडते.
हो इगो बापरे बापरे शोनू हो..
जांते मंग आम्हीं कायं केलो एक फळी लावलो ते काढायंला बघांयली.
हं आणि एकदां ते डोक्यांत घुसलं नां की त्यांनां तेचं करायचं असतं मंग तुम्हीं किती पणं कायं पणं मंग दुसरं कांहीतरी चांगलं खूंप खूंप असं इंटरेस्टिंग दाखव तरचं नाहीं तरं मंग सारखं तिथेच पळणारं.
हां नाहीं तरं दरवांजा उघडूंन द्यां बाहेर पायरी ते उतोरतो नसतं पायऱ्यालांच.
तिलां ते मजां येतं असेल नां ते खेळायंला नवीन वाटतं असेल उतरायंला चढायंला उतरायंला म्हणूंन अं
करतें
करंती आहे मंग आंता तुम्हीं तिकडे तुमच्यां मिस्टरांकडे जाणारं हिला कसं सांभाळणार नीट सांभाळां हः हं हं, हो पणं आम्हीं तरं म्हंटलं हो नाहीं नाहीं करतांत हे लोक हेल्प. करतांत मं हो पणं म्हणजे तरं हे पणं अशा आलें नां कंपनीतून की पणं घेऊंन जायचे तिलां संध्याकाळी मी स्वयंपाक करूंन पर्यंत असे ते गार्डन गाड्यां आवडांयच्या बघायंला तरं गाड्यां बघतं बघूंन बसायंची कांहीतरी थोडंसं दगडं बंग असेच घेऊंन जायचे बाहेरचं त्यांना घरांत नाहीं चांल आवडायचं खेळवायंला कारणं ते खूंप गोंधळ घालायचे मंग कायं कायं सगळं सगळं आणि जुनं झालेलं असतं नां मंग त्यांनां मजां नाहीेतं म्हणूंन तिलां माहिती असायचं पप्पां आलें की आंता मलां फिरायंला मिळणारं म्हणूंन आलेचं उड्यां मारायंची ती मंग तोपर्यंत मंग हां अर्ध्या पाऊण तांस फिर फिरवूंन आणांयचे माझां स्वयंपाक पणं होऊन जायंचा
हां दोघांचा स्वयंपाक हां आणि स्वयंपाकाला एवढां टाईम पणं जातं नाहीं तेवढंच दोघांचं असतं
हम्मं नाहीं अर्ध्या पाऊन तासांत होऊंन जांतो पणं मंग ते त्यांच्या त्यांनां घरी खेळवण्यांपेक्षा ते बाहेर मंग ते गाड्यां बिड्यां बघतं बसायंचे तिलां पणं चेंज व्हायचं त्यांनां ते बरं पडायचं मलां पणं जास्तं कंष्ट जास्तं नाहीं करायंला लागतं असं करूंन मंग ते घेऊंन जायचे बाहेर बाहेर खेळवायंचे मस्तं
हां मंग गप्पां बसायंची घरी आलं की त्यांनां बरं वाटतंय कारणं आपणं तरं घेऊंन जातं नाहीं खाली
हो मंग त्यांनां एकदां नाहीं आणि त्यांनां सवंय झालीं लागली नां एक माहितीय नां मंग त्यां वेळेला बरोबर सुरूं होणारं हां बरोबर जायचं जायचंर सुरूं होणारं त्यांचं लगेच बरोबर आणि त्यांनां हे पणं कळतंय हे माणूंस घेऊंन जाणारं आहे नां पूर्ण झालं त्यांच्या मागें लागणारंच असं हांय ते
त्यांने एवढीचे तरं आमचें पप्पां आलें नां बाहेरून पहिल्यांच चलां म्हणते ते गाडीकडे जांते चालतं घेऊन जायचं नाहीं गाडीवरंच जायचं
हम्मं
हां त्यांनी बरोबर पांचला वाजलं की तयांर राहायंला बघते
हम्मं हम्मं
हां आपणं आं ते नाणीत जायचं म्हणजे तुंला एवढंच आहे तरं सगळं कळतंय आत्ताचं
हम्मं
हम्म आता पण ते पाहीऱ्या बघा नको म्हटलं तरी तिथेच जातोय.
तिथेच जायचं मग ते हट्टीपणा होऊन जातो मुलांचा त्यांना समजत नाही. नाय म्हटलं तरी तेच करायचं असतं. तर थोडं अजून थोडसा कळायला लागलं ना मग जरा थोडं ऐकायला लाग तात की हेच्याने पडशील असं एक दोनदा थोडसा धरपड पण द्यायला लागतं तेव्हा त्यांना कळतं की मम्मी काय सांगते तोपर्यंत काय समजत नाही तो पर्यंत हट्टे पणाच करतात हा हम्म.
होत आहे तरी लय अवघड असतय लेकरांना सांभाळायचं.
हो तरी आता झाली नऊ महिन्याची तर काय एक वर्ष थोडासा ना मग काय खूप कळायला लागतं बोलायला लागतात. चालायला लागतात खूप फरक पडतो अजून पाच-सहा महिने जरा मग थोडं कळायला लागतं ना फरक पड
आता वाटते तेवढंच लहान असताना तेवढंच बरं होतो वर झोपून तर राहायची.
हा ना.
काय नाही पाजायचा झो पायचा दोनच काम असायचे त्यावेळेस.
हम्म नाही एवढं पण ब चालायला, बोलायला लागलं की लक्ष द्यायला लाग त जरा हे एवढं दो एखाद वर्ष अजून थोडासा त्रास आहे मग काय नाही. म उलट बसून खेळायला लागतात हम्म नवीन-नवीन गोष्टी आपण आणू शकतो आजकाल खेळणे पण खूप झालेली आहेत अशी छान छान त्यांना बसवून हो बसवून खेळायला हा बसवून खेळायला वगैरे लागतात ना कळायला लागतं हे बनवून ते बनवून त्याख्यात पण वेळ निघून जायतो
हिनं जन्मल्यावर असून जे आप्पा पाच सहा हजारचे खेळण्या घेऊन दिलतं.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
ऐवढं हिणाल्याले कळत पण नव्हतं ते काय
मग आजकाल खेळणी तर एकदम खेळणी आन कपडे द दबरदस्त बाजार झालेला आहे छोट्या मुलांचा.
कळत नाही कुठलं घेऊ कुठलं नको असं होतय.
हा मुलांसाठी देताना पण लोकं कसं अ मुलांसाठी असंच खेळणी कप कपडेच देतात ना म्हणून एवढं मार्केट पण एवढं झालेलं आहे त्या चा तर एवढ्या नवीन-नवीन गोष्टी निघतात कपडे तर मुलीं चे बापरे बघायलाच नको एवढे सुंदर-सुंदर असतात कपडे छोटे-छोटे. हम्म.
तेच की
खूप छान-छान कपडे पण नि निघालेले आहेत ब आपण म्हणजे अजून पण बघितले ना एवढ्या मुली-मुलगी माझी मोठी झाले तरी असं वाटतं अरे किती छान घेऊ असं होतं.
हा म पोरींचे तर लय भारी-भारी निघालेत पोरांपेक्षा पण पोरींचे
तेच ना मुलींचेच कपडे एवढे सुंदर-सुंदर निघायलेत ना की आपण घ्यायला गेलो की एक घ्या ला गेला असेल तर दोन घेऊनच येऊ.
ये हा मी काल बघा डी मार्ट ला गेल ते हिला फक्त एक टीशर्ट घेऊ वाटलं तर दोन ते तीन जोड कपडे घेतले बघून हा मी अजून घेत होते पप्पा म्हंटले ते काय गबाळभर एवढं काय करणार आहे तू कपडे तिला
आपली आपली तशीच इच्छा होत ना पण बायका म्हणजे काय मग त्यांना कोणी तर ते स्टॉप करायला पाहिजे नाहीतर आ पण तर काय काय खरं नाही घेत राहतो आपण हो हा शूज पण किती वेगवेगळे निघाले ते घरी सॉक्स वाले ब पण खाली ते लेदरवाले म्हणजे अह अम स्लीप नको व्हायला म्हणून वगैरे भरपूर हा, भरपूर काय काय निघालेलं
क्यूट क्यूट सगळे आलेत
खूपच आणि नाही मी तर लोकरीचे पण शिकलेली म्हंटलं तुम्हाला तर ते पण खूप छान छान आ तर तुम्हाला युट्युब वर बघून पण करता आले ना तर खूप छान छान छान छान अह सॉक्स छोटे छोटे बनवता येतात आपल्याला घरी पण, हो हो.
तुम्हाला लोकरी येतं
हो लोकरीचे पण छान छान हो बनवतात मस्त बाहेर पण मिळतात लोकरी चे पण खूप बनवलेले मिळतात पण ते आपण स्वतः केल्याचं एक वेगळंच असत जरा हा वेगळं फील येतं सध्या तुम्हाला काय वेळ नाही मिळणार. तिला सांभळण्या मधून, तुम्ही आपलं आपलं दिल ते तीच ता सांभाळायच आणि तब्येत सांभाळायची बघा फक्त.
लहान असल्यामुळ आता, गेले की महिनाभर त्रास होणार रूटीन ते पढेपर्यंत सगळं.
हो नाही, काय नाही, काय नाही ऍडजस्ट होऊन जाता दोघं मिळून आपण हम्म हे केलं ना की हा हो होऊन जात. आणि आता बरीच मोठीे झालीये तशी आता नऊ महिन्याची म्हणजे खूप छोटस बाळ नाही राहील ते. हम्म हम्म आता डेली मॉलीश, हो डेली मॉलिश वैगेरे वैगेरे तेलाची, आंघोळ हे सगळं व्यवस्थित केलं ना ग्रोथ पण बरोबर होते. हम्म हम्म.
सव्वा दोन किलोची होती.
हा नाही पण ते म्हणतात ना कुठल्या तरी ते सरसोच्या तेलचं पण म्हणतात मॉलिश छान असत. ते म्हणजे आम्ही नव्हती केली कधी पण आ ता म्हणतात म्हणजे तुम्ही पण बघा जरा चांगलं अह हे घ्या त्याच्याने काय ब हाडं हे होतात जरा कस कडक होतात असे मजबूत होतात हा म्हणून जरा दोन जणांना विचारून मग तिचं कुठलं तेल चूज करायचं ना, खूप फरक पडतो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणतो पण खूप फरक पडतो. त्यांचा ग्रो सध्या वाढत वय ना? हं, ‌हं.
हे दहा मिनिट झाले, तुम्ही करा.
हो, हो, हो, चला ठीक आहे करते, ओके बाय.